हॅलो.
हा आवाज आलाय काय?
हा येतोय की तुला येतं का आवाज?
हा यायला यायला बरे आहेसं काय?
हाय की तू?
काय गं जेवलीस?
आताच जेवलो तुझा झाला?
हो जेवलो आज लवकर जेवलीस?
आज सुट्टी होती रे मग जरा लवकर आवरलो जेवण रोज कसं कामावर करायचा असं.
हा रविवारची सुट्टी असते काय?
होय रविवारच रविवारची सुट्
काल काल पण रात्री फोन लावलेला तुला.
काल केला होता काल मला लेट झाला याय म्हणजे आलेलो मी साडे अकरा पर्यंत पावणे बारापर्यंत पण आता म्हटलं तो तो पर्यंत तो झोपला असेल एवढ्या उशीर आणि मी कुणाला फोन करत.
लावचील का नाही मी रात्री जागाच होतो की नाईट चालूय ना माझी.
मला आत्माला काय माहित मला वाटलं घरात असशील. मिनी म्हणलो झोपला असशील म्हणून मी कुणाला नाय केला फोन पप्पांचा पण पडला होता मिस कॉल.
हा हा हा. हा हा बाकी काय आणि पाऊस तेन काय?
काय हाय पडायला लागलाय बारीक झिरमट येते.
अजून आहे तिकडं पाऊस इकडं काय नाही की.
वय तिकडं उघडलाय इकडच पडाय लागलय एकसारख दिवसभर चालूय बारीक
तिकडे कसं काय एवढा पाऊस पडतेय गं?
अरे इकडं आता मोबाईलला वगैरे मेसेज येतोय की पुणे, सातारा ठाणे इकडं हाय जिल्ह्यात वृष्टी आहे वगैरे म बरोबर ते दोन दिवस आज मेसेज आला की पडतोयच पाऊस.
आणि त्या साइड ला म्हणलं की लय पाऊस पडतेय.
होय इकडं पाऊस आहे जास्त तिकडं गावाकडे सगळा उघडलाय काय पाऊस?
म्हणजे पडतोय असा म्हणजे लय पडत नाही. तेवढाच की जरा उघं झिरमाड पडायचं. बारीक पडतोय परत आणि जातोय. आणि आला तर लय मोठा येतोय. हा म्हणजे आला तर एकदम मोठा येते एकदाच येते गं. आन आज दिवसभर उघडला आज काल दोन दिवस उघडलाय.
नाय गो बाई इकडे चालूच आहे जरासं उघडतोय एक पाच दहा मिनिटच बघ
पुण्या पशी हे हाय काय नदी हाय काय स हे समुद्र?
पुण्यात समुद्र नाही रे पुण्यात समुद्रच नाही. मुंबईत आहे समुद्र पुण्यात. नदी बाकी सगळे आपले छोट्या छोट्या.
हा हा हा. हां. हा म्हणजे मुंबईला नदी आहे. हा मुंबईला समुद्र हाय. आणि पुण्याला नदी ये.
हम्म मुंबईत पण आहेत की, नद्या पण समुद्र पुण्या हिजत नाही पुण्यात नाही.
हा हा खरं ते कुठं. कुठल्या साईडला आहे तेे अ समुद्र.
अ हेच्याकड नवं पाण्याकड का काहीतरी आहे.
हा हा हा हा तू गेलतीस कणी कधी मग.
मुंबईला नाही गेले मी पण, मला ऐकूनच माहितीये अरबीसमुद्र.
हा हा हा जे आता फक्त जॉबला हित हायस व्हयं. नाही बाई मी कधी गेलो, अ फक्त का कात्रच पर्यंत आलेलो. कात्राच्या पुढे तर कधी आजपर्यंत गेलेलो नाय.
कात्रजला कशाला आला होतास.
ते कात्रज मध्ये कणी मित्राचं लगीन होतं ना.
होय.
हा मग ते कात्र मध्ये लगिन होतं. त्यावेळी आलतो त्याला लय खूप दिवस झाल. नाही म्हण दोन तीन वर्ष झालं.
होय मग इकड कधी पुण्यात आत आला नाहीस. हेला दगडू शेटला वगैरे.
आत कधी आलेल नाही. तिथं मी कधी गेलेलच नाही.
होय.
व्हय ते खूप म्हणजे असं मोठ्या न होतं. लग्न मोठ्या होतना ना, किती मग आठवडाभर मी तिथंच होतो.
लग्न एवढा आठवडाभर चाललं होत.
होय तेच्यात काय ते कार्यक्रम तेन होता ना. डान्स तेन हा त्यांच कसं. त्यांचं मोठी पार्टी म्हणल्यावर, तेच्यात कार्यक्रम जास्त असत्यात ना.
हा हा.
ह त्यामुळं. किती. अ ते झाल्यावर नंतर मग मोठ्यांन त्यांचं रिसेप्शन होतं. भारी होतं.
होय मग रिसेप्शन ला पण तिथंच होतास.
होय तिथंच होतो. मी मी तेच की आठवडाभर होतो सांगालोय नवं. आठवडाभर ची मी सुट्टी टाकलेली. आणि आठवडाभर मी गेल आलतो तिथं. तुझ्याकडं यायचं पण ठरलं त्यावेळी, पण कसं होणार. तर सोबत मित्र होतीत.
हा हा.
त्यामुळं मी तिकडं आलेलो नाही.
कात्रज म्हणजे लई लांब राहिल रे. पुण्यात इकडं आत आलास तर, आत येऊन पण तुला इकड याय लागत नीगडी साईडला. चिंचवड निगडी पिंपरी चिंचवड कड.
तिथं लय लांब आहे व्हय तुझा?
हां पुण्यात आलास म्हणजे तु हेला आलास कात्रजच्या पुढं, स्वारगेटला वगैरे हे. प्रॉपर इकडं आलं आपलं आणि ह्या साइडला म्हणलास तर ते पिंपरी चिंचवडकडं याय लागतंय तुला. निगडी, चिंचवड हे. ते इकडच हिंजवडी पिंपरी चिंचवडकडं हां.
हे दगडूशेठ म्हणत दगडूशेठ पण तुझ्या इथनं लांब असंल का जवळ?
दगडूशेठला माझ्या इथनं जायला मला एक तास लागतो.
तुझ्या इथनं जायला? तरी मग जर एक तास म्हणल्यावर एक तीस चाळीस किलोमीटर असणार.
असेल बसनं जायाय गेलं म्हटलं तर एक तास लागतेच आणि ट्रॅफिक जर राहिलं तर मग दीड तास लाग
हा हां म तेच की, एक तास म्हणल्यावर तीस ते चा ळीस किलो मीटर होतं. तरी जवळ हाय की मग, तू कधी गेलतीस का नाही मग?
मी सारखं जातोय आम्ही. कारण तिकडं तुळशी बागला काय तर खरेदी वगैरे जातोय की सारखं. तुळशी बागला वगैरे खरेदी हे ते करायचं असलं की तिथंच जातोय आम्ही.
लय स्वस्त असणार हाय तिथं.
तुळशी बागेत सर्व स्वस्थ असते. मुलींचे कपडे, ज्वेलरीज. सगळं मिळतंय तिथं तुळशी बागे
हा.
तु आलास की ये कधीतर, हां.
हा ये येणार आहे, तुझ्या येऊन भेटतो
हं.
कधी याचा अर्थ कुठं जाऊ वाटत नाही ना. पाऊस खूप पडतोय, म्हणजे कसं रे पाऊस होय कसं पावसात कसं खूप असं घाण वाटतं. ह य कपडे जरी ओले झाले तरी नको वाटतंय ना ते.
मला पण तसंच हुतंय पावसाळ्यात. कोरडं पाहिजे असं वाटतंय.
आता कसं झालंय, ह्या पावसात जरी भिजलं तरी आजारी लगेच पडतंय.
होय तसंच व्हायला लागलंय, आता भैयापण आजारी पडलाय.
होय फोन लावली नाहीस तू?
कुणाला?
ब भावाला? मोठया भावाला.
लावला होता की फोन, मगाशीच झाला. मगाशीच तुझा फोन आला का नाही, त्यावेळेस त्याचाच फोन चालू होता.
ह तेच दोन दिवसा आधी मी पण लावल्याला परवा दिवशी. म त्यावेळी त्यानं बोलला की तब्येत बिघडल्या, त्याला बोलो की कामावर म्हणजे आता काय झालंय, त्यो कामावर पण गाडीनं जातोय ना. त्या वाऱ्यामुळं वाऱ्यामुळं झाल्यालं ते.
त्याला तेच म्हटलोय जॅकेट तेन घालून जात जा कान वगैरे बांधून जात जा आता गार
त्याला हेल्मेट पाहिजे हेल्मेट जर घातलं का नाही बर असत हेल्मेट जर घात क नाही वार लागत नाही काय नाही भारी असते हेल्मेट हेल्मेट चांगला असतय.
घ्यायला पाहिजे आता एक हेल्मेट. कधी घेईल तेव्हा त्याला मागच सांगितलं होतं मी एक हेल्मेट घे म्हणून.
हाय घरात तो घालणार नाही कसं असते आपल्याला ती सवय नसते हेल्मेट घालवून. ते आपल्याला कस वाटत लईच मोठ लईच मोठा आहे असं वाटताय आपल्याला डोक्यात वज असल्या वाणी वाटतय.
हम्म तुझ्या कड आहे.
हाय की ते भाऊजीनी दिलेला हाय. ते कधी तर पप्पा म्हणजे असं पाऊस आला जास्त पाऊस असला की घालतेत ना.
लाँग रूटला वगैरे चाल की घालून जायचं गाड्या वगैरे पण आडवतेत ना बिना हेल्मेटच्या.
व्हय ती कसं जर आपला जिल्हा आपण सोडून जर बाहेर जास्त ठिकाणी गेलो
होय तेच की लॉंग रूटला जर गेलो तर आडवतेत दुसऱ्या जिल्ह्यात वगैरे
जरी आपण पुण्याच्या जरी ठिकाणी जर आलो तरी गाडीला आरसं नंबर प्लेट हेल्मेट, लायसन्स सगळं लागतय तिथं.
हा हम्म.
तुला येत्या काय नाही गाडी.
मला स्कूटी येत्या बाबा
होय मग म्हणजे मग घेणार आहेस का नाही मग? घ्यायलीच तर कसली घ्यायचं तुला सांगतो काय झालंय? चार्जिंग वरची घ्यायची कारण तुझं कसं झालंय. कामाला तुला जायला यायला बरं पडते ना ते त सारख का पेट्रोलला पेट्रोल ला म्हणल्यावर जास्त पैसे जातेत
ते झालं आता चार्जिंगच्या त्या गाड्यामध्येच पेटाय लागल्यात हे व्हालय असलं आणि निघायला लागलं.
ते आ कस असते जेवढं जास्त पैसे देणार तेवढं चांगलं येणार ना. आता कमी खर्च केल्यावर आपल्याला कमी याच्यात गाडी मिळणार.
तसं पण असतंय?
हा म्हणजे आता किलोमीटर जेवढी जास्त जाणार आहे गाडी. बॅटरी पॉवर जी असते का नाही ती जास्त असते.
हंम्म हंम्म हमं.
हा मी किती सांग आता इथ मी एक इथ माणूस आहे. त्यांनी घेतलेली परवा दिवशी एक लाख पन्नास हजार रुपयेला किती तर त्यांनी गाडी घेतल्या भारी आहे ती पण.
गाडी म्हणजे त्या कशा गाड्या पास पळायला पण ऐकत नाहीत काय नाही.
हम हम चांगलंय की, मग हा हा.